हॅलो.
हा येतोय का आवाज?
हो हो येतोय. नमस्ते. काय चाललंय?
काय नाही. तुमचंच काय चाललंय? कुठून बोलताय तुम्ही?
आम्ही इकडं, इंदोर वरुन.
आ?
इंदोर, इंदोर.
इंदोर वरून बोलताय?
हो. दोन मिनटं, आ.
हा.
काय म्हणालात?
नाही बोला ना. तुम्ही दोन मिनिटं थांबा म्हटला.
हा ते बाहेर आहे ना, काम चालू आहे इथं. इथं आवाज येत होता. ह आवाज येत नव्हता, म्हणून आतमध्ये आले. बांधकामाच काम चालू आहे खाली, त्या आवाज खूप याय लागलाय तिथं.
बरोबर, बरोबर.
हा.
हम्म.
इंदोरला कुठे राहता तुम्ही?
मग तसं विचारायचं नाहीये कॉलवर.
अच्छा.
हा, बरं बाकी काय चाललंय?
बाकी काय नाही ओ, बरं आहे सगळं.
होय.
हम्म.
अ तुम्ही कुठले?
मी मुंबईची.
अच्छा.
हम्म. हो. दोन, मुलं आहेत मला, एक मुलगा, एक मुलगी
अच्छा, माझ्यासारखंच, पण मला पण, एक मुलगा, एक मुलगी, ह, मुलगा मोठा आहे. मुलगी बारकी्या, लहान आहे, म्हणजे ती सहावीलाआहे. आणि मुलगा नववीला आहे.
अच्छा, माझा मुल बारावी झाली, आता बीकॉम ला, ऍडमिशन घेतली.
हा, हा
आणि, मुलगी सातवीला आहे.
अच्छा,
हम्म,
हम्, हम्, बाई काय, झालं सर्व काम, नाही, जॉबला तर नाही आहे, घरातच आपला हाऊस वाईफ.
हाऊस वाईफ, मग घरी काय, एक दुसरं काम वगैरे,
नाही, नाही आपलं घरातलंच, आपलं रोजच.
घरातल चालू असत, हम्म, हम्म
तुम्ही?
माझा आहे, आयुर्वेदिक प्रोडक्ट चालू आहे. एलिमेंटसचे, प्रॉडक्ट आहे सगळे.
अच्छा, हम्, हम्,
ते, चालू असत घरी बसून,
आणि, आता हे नवीन चालू झालं, परत आपलं चालूच आहे, काय ना काय,
हो, ना,
हम्म, काहीतरी केल्याशिवाय, होत नाही हो,
हा, मी पण तेच म्हणत होते, जसं आपलं, मला पण इथे, कॉल सेंटरमध्ये जायचं होतं. पण, घरात नको म्हंटलंय, म्हणून मग नाही मग गेले.
नाही, बरोबर आहे ना, घरातलं पण बघावं लागतं. मुलं लहान असल्यावर घरात पण लक्ष देणं, गरजेचं आहे ना.
हो, मग कारण आम, मी आणि माझी जाऊ राहते, आणि तिचेे तीन मुलं, माझे दोन पाच मुलं घरात. आणि, आम्ही
बरोबर, बरोबर, हो
सासरे नाहीआहे, सासरी वारलेले आहेत.
हा,
पणसासू, परत ती दोघं, आम्ही दोघं, आणि पाच मुलं.
बरोबर, मग ते तर आहेच, काम चालूच असतात ना, सगळे जण मुलां. चा नाश्ता, पाणी, चहा वगैरे
द -दोन वर्ष पहिले, सासूला पॅरालिसिसस आलता ना, पॅरालिसिसचा अटॅक,
हा, हा
हा, त्याच्यासाठी मग त्यांचं पण, बघावं लागतं.
मग, त्या जागेवरच असतात का?
नाही, आता म्हणजे, हालचाल तर करतात तशा, म्हणजे चालणार, हे, व्यवस्थित परत आता, कपडे सुद्धा घालतात हातानी, फक्त, काही नाही एवढं फक्त माग हात जात नाही ना, जास्त तर वेनी घालून, काय सांगते?
ओके, हम्म.
म्हणजे आज थेरीपी लावली होती ना? हो, थेरेपीला जातात रोज, दोन तास.
हा, मग त्याच्यामुळे त्यांना जास्त रिकव्हर झालं त्यामुळे
हा ना.
हम्म.
तरी ते, थेरेपी वाल्यांनी सांगितले त्यांना, असं स्वतःच्या हाताने असं चपातीला करायला बघायची, यक चपाती तरी ला-लाटायची म्हणून रोजची. थोडेशे अशे भांडेच पायजे, पण ते करत नाईत.
नाई, आता दोघी-दोघी तुम्ही म्हंटल्यावर, त्या म्हणतील मी कशाला करू
नई आणि ते तसंच असतं मोठ्या माणसांचं
ते तर आहे बरोबर ए ना, पण थोडं त्यांनी त्यांच्या तब्येतीसाठी पण केलं पाहिजे, त्यांनी स्वतःहून समजून केलं पाहिजे, हम्म.
तुमचा हात वळावा त्यासाठीच सांगतो म्हणलं, जास्त नाई फक्त एक-दोन तरी.
हा तेच ना, एखादी चपाती लाटली, एखादं दोन भांडे चहाचे जरी घासले तरी पुष्क सोय झाली ना, हम्म तेच ना नाही हो, त्यांना आपण म्हणतो त्यांच्या तब्येतीसाठी पण ते नाही समजून घेत त्या गोष्टी.
हा. बाकी काय तबीयेत वगैरे ठीक ए?
बाकी हो, तब्येत ठीक ए, सगळेच बरेयेत.
तुमचे कॉल किती राहिलेत?
माझे अजून, आता मला परत आले ना आज
अच्छा, म्हणजे पहिले टास्क पूर्ण झालतं का?
हो, पहिले झाले पूर्ण, आता आज परत पाच आले.
हम्म हम्म, नाई म्हणजे पहिलं, तीस करायचे होते ना?
मग, ते तीस नाही झाले अजून?
मग तेच विचारते आज आखरी दिवस ए ना त्याचा, तीस कमप्लीट करायचा.
तेन हो
मी आत्ता तुम्हाला सलंन दोन कॉल करीन, हे ना म्हणजे आता हा कट जरी झाला ना, त्याच्यानंतर परत एकदा कॉल लावीन म्हणजे आता दोन होऊन जातील माझे परत. आले मग परत तुम्ही लावा मला परत, म्हणजे मग तुमचं पण होतील.
हो चालेल ना, करूया तसं.
हम्म
हम्म.
बाकी काय आता, अजून तुम्ही दुसरं काही करत नाई घरी बसून?
नाही, आता हे घरातलंच काम आसल तर आपलं दोन-तीन वाजूस तर मुलं जातात सकाळी म्हणजे सगळ्यांचे पाची लेकरांचे सकाळचे शाळा असतात. तरं सकाळी कोण सहा वाजता जातं, कोण साडेसातला जातं, कोण आठ वाजता जातं
बरोबर, हो.
हा मग ते येतेत कोण एक वाजता येईन, तर कोण तीन वाजता येईन, असं चालू राहतं पोरांचं.
ते आल्याव परत त्यांचं चालूच राहतं मग.
हो ना.
हम्म.
ते तुम्ही आत्ता ते योजना निघल्या, निघाल्यात मुलींच्या ते केलंय का
कोणतं
अ जसं आपलं ते, लाडली बहीण योजना कसं निघलंय आता महाराष्ट्रामध्ये
हा हा
ह हा तसं आता मुलींचं पण लीग निघालंय लाडली लक्ष्मी योजना तर ते केलंय का तुम्ही
नाय ते नाही केलं अजून मी काही.
नाय केलं का
नाय नाय
अच्छा ते आता मुलगी कितवीलाय म्हणले तुमची
सातवीलाय आता
हो तर मग करून घ्या ना
पण तुम्ही केलंय का ते
नाय मला पण करायचंय आमच्या पण इथं निघालंय आता म्हणजे इंदोरमध्ये तर महाराष्ट्रात तर खूप दिवसापासून आहे ते त्यामुळं म्हंटलं तुम्हाला माहिते का नाय.
नाही ते नाही माहीत मी ऐकून पण नाहीये ते अजून काही
नाय आपलं ते ह्याच्यावर येतं ऑनलाईन वर येतं की युट्यूब युट्यूबला बघायचं काय काय काय काय माहि ती इती ना युट्यूबवर
हा हा
त्याच्यावर बघायचं आहे बघा मग ते काय काय फॉर्म भरायचे परत त्याव त्याच्यासाठी कागदपत्रे काय लाग तेन ते सगळं असतं त्याच्यावर
अच्छा
हम्म ते करून घ्यायचं मग कारण मग परत आत्ता कसं मुली आता जसं मोठं होत्याल तसं त्यांना खूप जरूरत आहे त्यामुळं
जर हो ते तर आहे
हम्म अ ज म्हणजे बारावीपर्यंत भरपूरये तसं लग्नापर्यंत पण असं एक एक लाख रुपये भेटतीन असंय
अच्छ कुठली योजना म्हंटल्या
लाडली लक्ष्मी योजना
अच्छा बघते युट्यूबला सर्च करून
बहिण योजना जसंय तसं लक्ष्मी योजना असं
अच्छा हा हा
मी पण आता करणार आहे पण ते काय झाले आता हे ते त्या दिवशी बघितलं होत ऑनलाईन मध्ये तर ते म्हंटले की दोघांचं जॉईंट खातं पाहिजे आईचं अन मु लीचं किंवा मुलीचं न वडलांचं असं
अच्छा, त्याशिवाय नाही होत का?
हा. हं हं अच्छा. चालतंय. हम हम बाकी स्वयंपाक वगैरे झाला?
हो स्वयंपाक वगैरे झाला, मुलं दुपा साडेबाराला येतात ना घरी. सकाळची शाळा त्यांची त्यांच्यामुळे लवकर आवरते स्वयंपाक मिस्टर सकाळीच जेवून जातात.
हा हा.
हम्म.
हे का आमचं पण तसंच असतं मला जाऊ पण आहे ना मग. तर स्वयंपाक ती करते, बाकीची कामं माझ्याकडे असतात म.
ह तेच दोघी जण असं म्हणजे एक जण एक करत एकजण होऊन जातं पटापट काम म. हम्म.
मुंबईला जसं आता मी अजून आलेली नाहीये, आताच येऊन गेलेली आहे मुंबईला.
हा.
हा माझे ते हे राहायचे अ मावशी राहायची माझी चुलत मावशी.
हा हा.
मग तुम्ही मुंबईला आजून का फिरल्या नाही कुठे म्हणजे?
अ मुंबईला म्हणजे फिरलेली आहे तसं. आपलं ह्याला हजी आली परत आपलं ते गेटवे ऑफ इंडिया तिथं जाऊन आलेली आहे. कुठलं ते
ताज हाॅटे
हाॅट.. ताज हॉटेलच्या शेजारी अजून ते आहे ना. तिथं पण हा, हा तेच तिथंच. आणि ते खाण्यापिण्याच ते काय नाव म्हणतात त्याला?
कोणतं?
खाय खाण्यापि खायच्या वस्तू आहेत ते काय नाव आहे त्याला?
खाऊ गल्ली.
हा तिथंच गेट वे ऑफ इंडिया तिथंच आहे ते नाव दुसरं आहे त्याला.
खाण्यापिण्याच्या गोष्टीचं नाही माहितीे बाबा आपल्याला एवढं.
नाही आता माझी मुलगी पण गेली होती ना तर गेली फिरायला हो.
हो का.
हम्म.
हम्म हम्म असेल मी काय एवढं फिरत नाही मुलगा फिरतो त्याचे आता कसा मित्रांबरोबर वगैरे जातो त्याला माहित य सगळं.
हा हा. ती आता सुट्ट्या लागल्या होत्या ना मुलीला तेव्हा गेली होती ती मुंबईला.
हा हा.
गेली होती फिरायला मग ताज हॉटेल इकड तिकड गेली होती.
हो हो हो.
मला आता म्हणजे खूप वर्ष झाले मला सतरा वर्ष झाले मी गेलेले हजे आलेला.
हा मग बरेच वर्ष, आता एवढ्यात नाही गेल्या ना?
नाही नाही तिकड येनच होत नाही आणि सु ट्टीला जर गेले माहेरी तर फक्त आईच्या घरी आणि फक्त बस बहिणीच्या घ घरी असते बस.
बरोबर हम्म.
आणि कुठं गेलो तर मग आम्ही असं अनिव्हर्सरी असली काय असली तर मग आम्ही दोघे जातो फिरनिला.
बरोबर बरोबर.
तिच मला पण आता तिच आं काय म्हणतात?
फॅमिली बरोबर नाही गेलात कुठं?
फॅमिली बरोबर तर सारखंच असत जाण, कधी लग्न असलं, काय असलं. मग असती पुरी फॅमिली हा आणि ते महाराष्ट्रात मग सारखे लग्न असतेत कुणाचे कोणाचे मग जावं लागतं फॅमिलीसोबत.
हो ते तर आहे.
हा मग तिथ फॅमिलीसोबत गेलो की मग तिथे जवळ पास जि जि अ कुठं मंदिरं असतील, कुठं काय असल फिरण्यासारखं मग तिथं जातोत.
हा हा मग त्या निमित्तान होऊन जात मग.
हो.
हम्म हम्म.
आमची अशी मोठी फॅमिली आहे ना, चुलत जावा पण आहेत मला आम्ही स ख्ख्या दोघीत आणि चुलत चार आहेत आम्हाला चार जावेत सगळ च हम्म.
अच्छा म्हणजे भरपूर मोठी आहे तुमची.
हो शेजारीच असतात ते पण.
हा हा.